येतो का? काय माहिती, फोन अचानक कट झाला. तुम्हाला कॉल आला होता का?
हो.
हा म्हणूनच, कट नाही होत होल्डं वर राहतं. पण काय माहिती, कट झालं कसं काय?
नाही, कट झाला डायरेक्ट. मग आता ते कंटिन्यू आहे का नाही?
नाही, आता दुसरा कॉल लावलाय मी. झालाय तो दहा मिनिटांच्या वरती, पहिला कॉल. सातशे तेवीस सेकंद झाले. सातशे तेवीस सेकंद म्हणजे किती झाले? स साठ मिनिटं, सहाशे सेकंद. सहाशे सेकंद म्हणजे साठ सेकंद म्हणजे एक मिनिट. सहाशे म्हणजे दहा मिनिट, दहा म्हणजे दहा-बारा मिनिटं झाली. नो इश्यू, बारा मिनिटं झालेली. हं.. त्याच्यामुळे काही टेंशन नाही. हम्म्. हा, मी काय म्हणत होते?
हम्म्. मग, रंकाळ्याच्या तिथे जेवण करू.
हम्म्.. आणि
आणि... मग जाऊ.
नाही रे. जेवण तिकडं नको, नाही तर
हम्म्.
त्याच्यापेक्षा मला वाटतं, इचलकरंजी ला जेवण चांगलं मिळतं. इथं जेवण करण्यापेक्षा आपण फास्ट पूढंच काहीतरी खाऊ, मस्त-मस्त इकडचं-तिकडचं. तिकडं नाही का, तुम्हाला मी वडा-बिडा ह्याचे-त्याचे ते टाकले व्हिडिओ, इकडचे तिकडचे. तिथे एक वडा, क्रिस्पी वडा पाणी-पूरीचं फेमस झालंय, आता कोल्हापूर मध्ये. लई क्वालिटी आहे बाबा, वेगवेगळ्या प्रकारचे वडे आहेत तिथे. असा बर्गर सारखा क्रिस्पी-क्रिस्पी मस्त, तिकडं जाऊ आपण.
विन्या सारखं.
तू ये पन्हाळ्याला, लई काय-काय आहे. शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांची झालेली भेट आहे तिथे. परत पन्हाळ्याला, पावनखिंडच आहे. तिथं नाही का पावनखिंडचं झालेलं ते? तो, तो जो मधला स्पे स्पेस आहे पाहिला का तू? तिथं झालं होत ते, पाणी वगैरे तिकडंचं ते ते आहे. परत पन्हाळ्याला, भरपूर आहे बघायं सारखं. म्हणजे पूर्ण किल्ला पण आहे. परत तिथं, गार्डन आहे.
किल्ला, गार्डन. पण असेल. मग, वरती चढून जायचंय की आपल्याला ट्रेकिंग करायची? कसं करायचंय तिथे? हम्म्.
डायरेक्ट, गाडी लावली का गेट आहे. गेटच्या आतमध्ये गेलं का आहे तिथनं. आणि तिथं कसं एक छोटं बाग आहे तिथं म्हणजे गार्डन आहे तिथं त्या गार्डन मध्ये ना, अ.. पन्हाळ्याची पूर्ण प्रतिकृती केलेला छोटा किल्ला आहे.
अच्छा.. म्हणजे आपण ते अ.. याला बघणारे तसं
मॅप मध्ये कसे बघतो तू? तसं. असं-असं, असं-असंच बनावट. कण्हेरीला कसं बघणार आहे? बघणार तस हा तस छोटा म्हणजे आपण दिस तो आपला असा कुठं कुठं काय कायचं प्रतिकृती पण मॉडेल आहे मॉडेल मॉडेल. पूर्ण मॉडेल बनवून ठेवलेलं आहे सगळं काय आहे कुठ कुठं आहे काय कुठं गोदाम कुठे आहे पाणी कुठे
इनऑडिबल म्हणजे हे बघितलं तरी कळून जाईल कुठ
कळून जाईल कुठं काय तुम्हाला त लगेच कळून जाईल कणीकडं जायचं आणि कोणीकडन यायचं. तुम्ही त्यात अडकणार पण नाही तिथे.
आता आपण मॅप पूर्वी काय होत पूर्वी तेच होतं ना कुठं कसं काय जायचं ते आताच लक्षरायचं त्याच्यावरून.
सनसेट पॉईंट पण आहे इथ पन्हाळ्यावरती.
भरपूर काय का पण मग एवढं एक दिवस पुरवायच आहे.
म एका दिवसात होऊन जाईल ते मग सकाळी लवकर जावं लागल. मग संध्याकाळी सहा वाजता बंद होत ते ज ज्यावेळेला अंधार पडायला चालू होतो अंधार पडायला चालू झाला का मग गडावर कोणाला घेत नाही.
वगैरे का टिकीट वगैरे.
नाही गडावर नाही आहे कणेरी म्हट ला आहे. हे हाय हाय वाटतं पन्हाळाला पण हाय जास्त नाही दहावीस रुपयेच हाय.
हो हो पुरातत्व विभागाचा असेल काही नाही त्याला काही नाही त्याचे शंभर असले तरी चालतय काय
चालते चालते हा इकडे शंभर रुपये ये कुठं कनेरी म्हटला.
नाही ग कनेरी मठचा रेट वाढला असेल कारण की आम्ही दोन हजार अठरामध्ये आलो तर तेव्हाच शंभर का-की तिरुपती कसा झाला असत.
आता आम्ही लास्ट टाईम नाही का गलो होतो दोन हजार तेवीस ला गेलो होतो पाय तेवीस चोवीस ला.
हा बर आणि मग त्यांनी रेट नाही वाढवले आहे तेच चाललं
नाही नाही आतमध्ये जायला फक्त शंभर रुपये त्या आतल्या पुतळे वगैरे पाहिला तो ते गाव पाहिला शंभर रुपये जेव्हा तुम्ही बाहेर यतान तिकडून तिकडून बाहेर आल्यावर तिकड समोर एक हे आहे छोट गार्डन हे. लहान पोरांचं आणि त्याला लागून ये ना तिथे कसं थ्रीडीचं हे आहे एक भूत बंगला हे. बंगला नाहीये तो भूताच ते एक आहे आणि एक ते थ्रीेडीच नाही का आपण खुर्च्यांवररती बसायचं आणि समोर ते हे लागते खुर्च्या हलत्यात पाणी पडतय पाऊस पडतोय तसल एक हाय तिथ. आणि-आणि मॅजिक शो एक हाय तिथं. आणि-आणि काय आ आणि स्पेस स्पेसमधन नाही का दिसत.
हा अच्छा अंतराळातलं. हा मटे डू-ड-डोळेला थ्रीडी गॉगल लावायचं आहे की स्क्रीन ये.
हा नाही ना डोळ्याला थ्री डी गॉगला गॉगल नि देतात आपल्याला थ्रीडी मस्त मस्त आहे तिकड आम्ही आम् ब द- त्याच्यामध्ये भारी भारी भारी. हा न नाही तिकडे गेल तर पूर्ण एंटरटेनमेंट आहे.
इम्पॉर्टंट पन्हाळा आहे आणि ज्योतिबापन.
ज्योतिबा पण हायना जाऊन आपण ज्योतिबाला ज्योतिबा देवस्थानाच हे भरपूर जाणांचं माहिती आहे ह- जे कुल देवतच हे.
म अदमापूर किती लांब हे
आजमापूर डा साईडला हे सानिका त्यांच्या तिकड. पायना आता साठ किलोमीटर आहे लगेच गडिंग्लज गडिंग्लज म्हणते कायती गारगोटी तस म्हणाय गेल तर पस्तीस चाळीस सास.
पस्स चाळीसओ मोठठी अडीे कर शके नाही तरी नाही शके.
हा पाहि तर मोठी गाडी होती आहे त्याच नाही काही पाहिलं तुम मोठी गाडी होईल अरेंज क नाही का तु दुकाना आमचे बाऊदन बाई आहे त ती मला दोन वेळाला म्हटली तुम्ही आली हो तेव्हा अहो तुमला गाडी लागते तर घेन जा गा लागते तुम्हाला घेऊन जावा
हो ना म ऐति जरिया
हा ना मग आता मी काय तुम्ही काय म्हणले
आता या, या वेळेस गेली का मग मी दोन, तीन दिवस येत आपण प्लॅन करू सगणार रोटसं काय, काय, काय त्यांना सांगून त्यांव
हा तसं करतते मग घरातल्याना पण एक ट्रीप करून देऊ वाडीला वगैरे कुठ तर म्हणजे घरातली बी जरा खुश होते जरा मम्मी म्हणायची आली की एकटीच फिरती आम्हाला कुठं घेऊन जात नाही त्यांना घेऊन जाऊन येऊ पाहिल तो वाडीला नाई ते सगळ्यांना घेऊन जाऊया कणेरी मठला डायरेक्ट विषेच कट करू
मारीन
हा ना काय एवढी जण थोडी असणार त्याच्यामध्ये सारीका, सनिका सानिका नाही सारिका मम्मी तुम्ही मी
हो बा
आणि समी मी हे पायमी तुम्ही पुढं बसलो जरी माग सारीका, सनिका मध्ये बसतील सारिका, समर्थ आणि मम्मी बसल तिघ जण आणि जर राणीला आणि विक्रांतला याच असल तर त्यांनी बाईक घेतात आणि सानेिकांतनी बाईक घेतेती
ह
तस करू नाही तर हम् टेन्शनच नाही नाहीतर जर जमत असली तर सेव्हन सीटरस बघून येत कुणाचे असतील तर मग सगळेच गाडीत बसून जाताय आणि गाडीत बसून येता येईल टेन्शनच नाही नाही ना मागं पुढं सगळे आलेच होत सगळे बारीकचे काही टेन्शन नाही काही टेन्शन तेच ना सामान बीमान पण काही घेऊन जाल तर मावतय हो सगळं घरात न म्हटल तर इ कणेरीमठ बघून आपण येता येता पन्हाळा कळावर जाऊन येत आपल्याला मग आपण फिरून आणो
रात्री क लेट नाईट दशन पण घेत देवीचं
हा देवी
इथे काय अजून स्पॉट कोल्हापूर मध्ये
कोल्हापूरमध्ये पन्हाळा, रंकाळा, महालक्ष्मी मंदिर
वाडा पण आहे ना कोणास तरी
हा शाहू महारजांचा आहे ना न्यू पॅलेस न्यू पॅलेस हे तिथ सगळं भर का त्याच्यामध्ये त्यांनी वाप वापरलेले कपडे, बिपडे मोठा आहे वाडा, वाडा म्हणजे पॅलेसेस पूर्ण मोठा त्यांनी केवढ्या शिकारी, बिकारी केल्या ना त्यांची कातड वगैरे ते वाघाच्या सिंवा त्यांची बंदुका, बिंदुका सगळं आहे तिथ भरपूर आहे आणि शिवाजी महाराजांची वंशावळ लिहिलेलं पण तिथे मोठं आहे एक म्हणजे काय आहे त्यांची वंशावळ कोणाचं कोण कुठलं कोण कुठं सगळं लिहिलेलं आहे हू हा, हा हा म्हणजे ते इम्पॉर्टंट आहे बघण्यासारखं बघ मी ते कधी बघितलं होतं चौथीला का पाचवीला असताना पाहिले त्याच्यानंतर परत तिकडं आम्ही कधी गेलोच नाही इचलकरंजी मध्ये राजवाडा आहे ना लांबून बघितला तुम्ही तशाच टाइम मध्ये फक्त त्याच्यापेक्षा थोडा मोठा आहे इचलकरंजीतला पण राजवाडा बघण्यासारखा आहे तुम्ही गेले नाही पण तुम्ही आले का मग तुम्हाला परत जाऊ आपण तिथे राजवाड्यामध्ये आणि इकड सानिका राणी त्यांच्या तिकड नाही का अ आव. दुंबर ठिकाणी अऔधुबर दत्तांचंच आहे.
ना सां उटंबरला जाऊन मजा वापर.
हा म्हणतो ते आपण गेलो नाही पण जाऊ आपण नेक्स्ट डे.
आणि कसंच रिटर्नला येत झालं ऍडजस्ट तर ते
होम्.
ते शंकारा असं कोणतं ते डोंगरावरती ते अलीिगुफेत मंदिर आहे.
पुुढं.
हे का आपण गेलोतो गुखेत मंदिरात.
अच्छा रामलिंग रामलिंग रामलिंग येते हा ते
हम् रमला.
ते तागून धुळोबा पण आहे वरती आपण तिथं गेलो ना रामलिंग होतं त्याच्यावररती अजून जायच होतं त्याच्यावरती अजून एक डोंगर. तिकडचा रस्ता आहे तिकडं हे धुळोबाय.
हे का?
धरबा हम् का?
म्हणजे कसलं मंदिर?
नावा येत नव्हता तिथं खाली कुलतुगिरी
हम्.
जैनांचं आहे.
हम्.
कुठे कुंतगिरीतून बघण्यासारखंही छान आहे जैनांचाही पूर्ण ह छान आहे मस्त.
बहता ब मस्त
हे तू तर विसरायचाच नाही भाई अजिबात बनवास कर. सगळ्यांना खाऊ खाऊ सगळे खुश मी एक एक ट्र्रीप करावी लागते आयुष्यात म्हणजे वर्षात नाही जात का होईना. घरातले कुठे जाणार सांगा बरं.
हम्. त्या आपण नलं तरच झालं हम्म हम्. हो ना.
आपण लांब जाऊ दे पण इथलं तरथ जायला पाहिजे. इकडच्या इकड गोडेश्वर मंदिर म्हडले किंवा मग डॅम वबती वगैरे ते नाही का तुम्ही डॅम वर गेली हो तिकडं तिकडं. किंवा या बायांना कुठून येता येईल असं असं कुठलं प्लेस असल इकड. त्याशा ठिकाणी असं वाटत मला जावं लागेल.
ह.
हम्. हॅलो.
हा.
इथोय ना आवाज हा यथो येतो. कड झाला होतो मधी म्हटला गेला काय आवाज म्हटलं. हम् आपला नेटचा पण इशू आहे ना घरात लाईट गिरी र अजून काय माहिती लाईट गिरी का ते बी बंद होईल.
लाईट जाणार आहे का?
का माहिित आता काल नव्हती गेली ना. मज नाही जाणार वाटत काय माहितीय जाते काय किती?
आंदोलन झालंय ना ते त्याच्यामुळे काही गॅरंटी नाही.
सुमृद्धी म आहे मला शंभर टक्केुम्ही अक् चार्जिंग करून.
आसल पन्नास साठ
हम्म, ती नाही का? सानिकाच्या वर्गातली एक पोरगी होती तिनं दिदीला मेसेज केली होती. तुम्ही फ्री आहे का? मी फोन करू का तुम्हाला त्या कार्या ॲप वरून. तिचं चालू तिचं करायचं होतं होता टास्क कमप्लीट मग तिनं फोन केला होता.
हम.
मग तिला मग दोन दिवसापासून करू का? करू का? मला टाइम कुठे? वेळ नाही, परत वेळ असेल तर लाईट नाही, लाईट असेल तर रेंज नाही. मग आज तिला म्हणलं कर बाई मग तिनं केला कॉल आणि ती निघली आमच्या सनिकाची मैत्रीण.
हा.
सानिकाच्या कॉलेज मध्ये होती वाटत ती तिला सगळं म्हटलं असं असं तसं तसं मग तिला म्हटलं सानेिकाला पण झाले म्हटलं अकरा हजार आले म्हटलं. मग ती मला म्हणती माझ्या तेरा हजार आली म्हटली बाई हे आतापासन नाही म्हणली चार वर्ष झालं ॲपेय त्यांच्या कॉलेज मधन झालं होतं ते. आलोकेट केलं होत त्यांचे हम् हां.
दिस इज नॉट अलावूड.
नाही नाही इट्स अलाउड. डोंट वरी फक्त इंग्लिश आलाउड नाही मराठी आलाउडय.
हां मग त्यांच्या कॉलेज मधन ॲप आला होता तो
अच्छा! सारी पण एकलं मी बरस काही के बघितलं भारी वाटतय सगळ्यांच एक जर्नी ऐकून ती पैसे यताय हे होतंय ते होतेयं मी तर होईल तुला की मी नाही
आवाज कट झाला बाय तुमचा. म काय म्हनते तुम्ही चार वर्ष